हॅलो हा
बाहेर या ना थोड्याश्या
हो ना बाहेरच आली मि तुम्ही रेंज मध्ये आहेत की नाही काय माहित
मी आहे
हो ग मी आहे रेंज मध्ये
पण आवाज का नाही येत
काय ते आवाज कुठून बोलतात तुम्ही आ हो ना कुठून बोलतात तुम्ही
वाशी मधुन
हो कां हं कुठे असतां हेे कायं करतां
घरीचं राहतो आम्हीं पाणी चालूं आहे आमच्यां इकडं
हो कां वाशीम लां कां
हां,
हो कां कायं शिक्षणं झालं त्यांचं
ग्रॅज्युएशनं झालं
हो कां हम्मं हम्मं
तुमचं
आमचं एमकॉम झालं तरू संध्या जळगांवला असतेय.
होव कां
हां लग्नांत लग्नांत यावर्षी झालंय आपल्यां हं मे मे सात लां लग्नं झालं जॉब वगैरें करतं असतीलं की हां
माझं मे मध्यें झालं होतं.
हो कां म्हणजे तुम्हींचं आत्तां लग्नं झालं कां तुमचं
नाहीं माझ्यां लग्नांला दोन वर्ष झाली.
हो कां
हां
हं नाहीं आताचं झालं माझं जॉब करूंनचं मी आली हां सरांनी नंबर दिलां दुग्गंल सरांनी
हां
हं ते म्हणे त्यांचा कॉल बांकी एक अभ्यांस बांकी आहे म्हटलं लावां
त्यांचं बांकी आहेतं.
हां उद्यां
मलां नां वेळचं नसतो
हं हो नां आतां एकदां हे झालं नां मंग कांहीं नाहीं मंग नॉर्मल
हां
हम्मं
कसं टाईम असलां की मंग बोलला येतं
हॅलो.
आतां घरं जेवणांच सकाळच्यां संध्याकांळच्यां कांपू बोलते हे ते ते
हं हं कायं करतं असतां मंग स्वयंपाक वगैरें
स्वयंपाक तूरिची दांळ टांकली आतां
हो कां कशी करतां भांजी त्यांची
पालक टांकली तेच्यांत.
हं हं
त्यांला तडकां द्यांयचा.
हो कां म्हणजे असं पालकांची भांजी झाली ती दांल पालक.
हां डाळं पालक
हम्मं इकडे आपली दुसरीचं डाळं टाकतांत जळगांवला जरां खांदेश चं जरां पद्धतं वेगळी आहे इकडं पालक पणं वेगळां भेटते त्यां तं तुरीची आपणं कोणती टांकतो इकडे उळंदाची डाळं टांकतांत उळदाची
पालक मंध्यें
हां उडद्याची टाकतात.
तुरीची डाळ कशी गाळ होते,, अशी घट्ट होते.
हा हा.
आणि त्याच्यात मग ते पालक मिक्स होऊन जाते.
हो ना.
ते उडदाामध्येध्ये असं ते चिकट, चिकट नसेल का होत.
अ होते मला पण काय इकडं खातात बाबा तसंच.
हो आपापली ही असते पद्धत.
हा आता इकडं जळगावला तर आपल्या इकडू भाज्या माहिती आहे आपल्या इकडल्या नाही माहित भाज्या.
तुम्ही कोण्या गावच्या म्हणजे तुमचं माहेर? वाशिमच्याचे आहे का तुम्ही!
हा वाशिमची आहे. अ मन्नासिंग चौकामध्ये
हो काय?
तुम्ही कुठं राहता?
आम्ही लाखाळा.
लाखाळा का, इकडे आहे म मैत्रिणी एक सरनाईक साक्षी सरनाईक म्हणून.
हो काय?
हा.
आम्ही जास्त बाहेर नाही ना निघत.
नाही का? हा हा.
ते गॅस गोडाऊन आहे ना.
हो का?
हा त्याच्या मागे.
अच्छा हा गॅस गोडाऊनच्या मागं का? तिकडं ते कोणते? तरी हे राहतात वाटतं ना ते खासदार का काय हे आमदार का काय?
आ हो.
हे ना.
हम् काय नाव हाय काय त्यांच.
ते राहतात त्यांचे जावई तिथेच राहतात पप्पांना माझ्या तिथंच काम केलंत एकदा सोबत.
ह ना.
हां.
म्हणजे तुमचे पप्पा राजकारणत आहेत का?
नाही नाही राजकारणात नाहीये, ड्रायविंगच काम केलं होतं तिथं.
हो. म आता काय चालूय?
आता सध्या इकडं आलेली आहे जळगावला.
हम्म. काय करता तुमचे हजबंड?
ते का त्यांचं कोचिंग सेंटर आहे मोठं जरा. हा.
काय पेमेंट पडते मग द्यायला?
तयला त्यां म्हणजे अ हा सगळं त्यांचं महाराष्ट्रभर आहे. ऑनलाइन काम चालतात.
महाराष्ट्रभर चालते मग ते कोचिंगचे चांगलेच फीज येत असल.
हो खूप चालत त्यांचं.
हा. आणि तुम्ही?
सध्या घरी आहे. हा आता, आम्ही, मी का? मी पहिले हेची होती ना नववी दहावीला.
हो का? म्हणजे डी एड झालेल आहे का तुमचं?
डी एड नाही, माझं एम कॉम झालेलं आहे. तेस
सध्या, सध्या म्हटलं लग्न झालं, एखांदा वर्ष काही करावं नाही म्हटलं, मंग आराम करता येते काही
आई बाबा असतील ना तुम्हाला, सासु-सासरे?
हो आहेत ना, घरी आम्ही पाच जण असतो जळगावला.
होव का?
जळगावला बरंच काय काही फेमस आहे इकडं.
तुमच्या, किती तुमचं लग्न सात मे ला झालं ना?
हा सात मे ला, तुमचं कधी झालतं?
आमचं पाच.
पाच का? माग पुढंच हाय. सहा, विसराय लागली काय स्वतःच लग्न?
नाही, आम्ही पाचलाच ठरवलं होतं, पण मग पाच ले एक प्रॉब्लेम आलता, तर सहा वर ढकललं होतं.
अच्छा, पाऊस बिऊस नाही तर ऊन असल व, आमच्या इथे बरंच ऊन हो
नाही, म्हणजे पाच तारखेला माझ्या डबल एक मैत्रिणीचं लग्न होतं.
अच्छा, मैत्रीणमुळे तुम्ही लग्न ढकललं?
हा म्हणजे कसं, अर्धे पावणे तिकडं अर्धे इकडं असे झाले असते ना, मग आता माग पुढं केलं तर सगळे तिकडे आणि सगळी इकडे येतात.
हा, नातेवाई असेल मैत्रिण वगैरे. बरंय
तुमच्या लग्नाच्या दिवशी आमच्या लग्नाला दोन वर्ष झाले कंप्लीट.
हो का? हा. मग मुलं बिलं?
मुलं नाही.
नाही का? हम्म
मुलगा झाला होता.
हो का?
मग एक्सपायर झाला.
हो का? कसं काय म्हणजे नेमकं काय प्रॉब्लेम झाला?
त्याला किडनीचा प्रॉब्लेम
बापरे! किती वर्षाच होतं ते?
वर्षाच नव्हतं, ते प्रेग्नेन्सी मध्येच कळलं होतं. त की बा बाळाले, म्हणजे बाळ सु करत नाही.
अच्छा
आणि मग ते, लघवी करत नाही ती पूर्ण ब्लॅडर लघवीनं भरलं
अच्छा
आणि म ते वर जाऊ लागले, मग वर किडण्या खराब झाल्या त्याच्या.
अरे देवा! म्हणजे पोटातच वारलं का मग?
नाही, म ते पाच सहा महिने होतं.
हो का?
त्याचं मग अ झाल्यावर पाच सहा दिवसांनी त्याचं ऑपरेशन केलं होतं खूप आज एवढा बेंबीच्या खाली
हा, हा, हो का?
असं वरतून काढलं मी
बापरे. खूपच आवघड झाल.
हम्म, नंतर त्याला लयी त्रास होता ना मग.
हा पुढं मग हो ते पण आहे.
ते जागा शिवून डबलते लघवीची मोकळी करायची होती.
बा.. अवघडंच आहे पण हे प्रेग्नेन्सीच.
हाव न आता झाला होतं नागपूरला.
हो, का?
आता दोन, तीन वर्षे नाही जमत
दोन, तीन वर्ष नाही
हम्म.
हो, का?
पाणी, गिणी आहे का नाही तिकड?
काय भुरभुरी, चालु झाली दोन, तीन दिवस तर पाणी नव्हत.
हा, आ..
आता सध्या आता, आता, आता कुठं भुरभुरी चालू झाली परत.
एक ठोक गेल्या परत आमच्याइकडं
घेऊन गेला का?
हम्म.
हम्म. चांगल झाल थोडक्यात.
हां,
हे काय करतात? भाऊजी.
भाऊजी न च डी, एड, झालेलं आहे.
हो का?
हा, सी, टी, एट ची परीक्षा दिली.
हा, हो, का.
रजिस्ट्रेशन झालं आता सध्या तर निकाल लागोस तर म्हणजे निकाल लागलेला आहे.
हा, अ..
जागा नाहीत ना निघाल्या अजून
हो, हो..
त्या आणि सर ते पंपावर काम करतात तिथ आमच्या गावात.
हो का.
हम्म.
निघल, निघल काही त्यात.
हो निघायला पाहिजे
होना कस आपलं पूर्ण मग सेटअप होत एक प्रकारच.
हा...
तोपर्यंत काही नाही.
तुम्हाला असतील ना सासू, सासरे?
हो आहेत ना.
हो का गावाकडे असता का मग तुम्ही?
नाही आणि सगळे सोबतच
म्हणजे इकडे वाशिमला?
हम्म.
हो.... का? तस नाही पण सासू -सासरे भाऊ नाहीत का त्यांना बहीण भाऊ?
एक भाऊ आहे ऐक बहीण
हो..... का? बहीण -भाऊ
हम्म
हम्म ताई मग कुठं वाजता दिले.
ताई आमच्या जवळच राहतात.
हो का हो का लग्न नाही झालं का?
लग्न झालेल आहे पण ते त्यास वेगळ राहतात.
हो का ताईला तिथच दिलं?
हम्म
हम्म इकड जरा आहे म्हणजे खाण्याची पद्धत वेगळी आहे याची खिचडी बनवायची बना
हा
पद्धती हो
प्रत्येक ठिकाणी खाण्याचे प्रकार वेगवेगळे असतात.
हा अशा वेगळ्या भाज्या बनतात इकडं. खानदेश खानदेशच्या सारख
हा
हो चालू आहे थोडंथोड शिक
जळगाव राजा का जळगाव जाम
हा
जळगाव राजा का जळगाव जामन?
नाही जळगाव नाव आहे खानदेश?
जळगाव शी का?
हा फक्त जळगाव. हम्म तस चालु राहते आईचे ते त्यांच्या हे आई शिकवतात त्यांच्यात. त्यांच्या आई शिकवतात भाज्या वगैरे? तर आपण पोळ्याला कसं तेल लावतो आणि इकडं नाही लावत?
हो तिकडं तेल नसतात लावत पोळ्याले.
तसं काय काय माहित.
आपले एकड लावतात पचपच तेल.
हा वरून तेल लाव खालून तेल लाव पलटताना तेल लाव येल काहीच नाही.
ते फक्त तव्यावर जरा असं शेकतात आणलं की गॅसवर आहे ना?
हा बस तेवढंच.
तसंच खावं लागते आता?
हो तसच खाव तेले पांढऱ्या पांढऱ्या पाहिजे?
हा